हॅलो!
हॅलो नमस्क शुभ सकाळ, नमस्कार, झाला नाश्ता वगैरे
हा झाला बस तुमचं झाला
हो आमच पण ते मुलां सॅटरडे थोडस लवकरच हम्म हा स्कूल चालू झालेत ना.
हो ते तेच म्हटलं, आता आम्ही पण म्हटलं भाजी घेतली बनवू म्हटलं काही. ह भाजीला म्हणजे किती अस महाग झालय.
हा नाही सगळं शेतकऱ्यांना पण परवडावं लागते ना भाजी आपल्याला वाट महाग पण त्यांना आपण किती कष्ट असतात त्याच्यावर कि अ हे करावं म्हणजे कष्ट घेऊन आणतात पण त्याला किंमत नसते असंय
हो तेच म्हणजे मग आपण अस विचार करतो म्हटल सेविगमनी करायचं स्पेंडिंग मनी म्हटलं, आपलं स्पेंडिंग मनी ठेवायचं. पण होतच नाही ना, आपण मनी कस सेविग करणारं
ह खर्च शिक्षणाच्या बाबतीत तेवढाच खर्च.
हो आता बघा आपण म्हणजे मॉलमध्ये जातो हजार दोन हजारची का वस्तू म्हणजे आपण थोडीशी जाते पण लगेच हजार पंधराशे दोन हजार बील हून जातं.
एका टाइमला मार्केटला गेल, तरी जातात तीन हजार. इझी जातात काही नाही दिसत तर काहीच नाही गोष्टी घेतलेल्या पण तेवढे जातात.
हो म्हणजे कस, आपणच जर आपली मनी सेविंग केली त आप आपल्याला म्हण किंवा आजारात जायलो किंवा इमर्जन्सी काही आलं तर तेव्हा आपल्यालाच का माहिती की पैसे
हो ना हो ना आणि इमर्जन्सीला लागतातच.
लागतातच मग आपल्याच म्हणजे कसं आहे आपण हो आहे म्हणजे आपण बाजूला ठेवलेली, ते आपण फट म्हणजे असं लगेच काढून देऊ शकतो ना.
हो ना हो ना नाही एमर्जन्सी त्याच्यामध्ये गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट केलेलं चांगलं तुम्ही, थोडे थोडे पैसे साचून गो म्हणजे सोनं घेतलं तरी ते अर्ध्या रात्री पण कामाला येतं ना आपल्या.
हा म्हणजे कस आहे आपला बघा ना गोड गोल्ड लोन पण ठेवता येत म्हणजे आपले जोड जेव्हा आलं तेव्हा आपण त्यातन सोन म्हणजे वापस घेऊ शकतो. म्हणजे असं मोळायचे वगैरे गरज राहत नाही. आपल्याला फक्त आपण जा त्यांच्या जवळ ठेवलं पैसे घेतले,
हो ना हो ना
पैशाला त्यांना देऊन आपलं म्हणजे कसं आपलं गोल्ड लगेच आपल्याला वापस मिळत.
हो ना नाही हा ते लोन केलेलं पण आणि कस काही काही ठिकाणी व्याज दर पण कमी आहे. तर मग नंतर मिळतच आपण जरी पैशाची गरज पडली पैसे सोनं ग म्हणजे त्याच्यावर लोन करून घेतलं तरी चालतं ते, आजकाल ते बरेच ऑप्शन आहेत. एस आय पी आ हे बरेच आहे.
हो एस आय पी म्हणाते मॅच्युअल फंड, एफ डी
हा येतेच हा पण एस आय पी मध्ये पण बरेच जण इन्वेस्ट कराय लागलेत. म्हणजे त्याच्यात पैसे गुंतवले व्याजदर पण हा
त्याच्यात म्हणजे असं सांगतात की बरोबर रिफंड आहे म्हणजे, वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर आज पण आपल्याला शंभर रुप ये, दोनशे रूपये
हो हो ना हो ना आणि ते कमी पैशातून एक हा आपण ते कमी पैशात, पण चालू करू शकतो पाचशे रुपयापासून असं नाही की त्याला जास्त पैसे लागतात असं नाही.
जास्त पैसे असं नाही, किंवा पन्नास रूपये पैसे करायचे असेल आपल्याला आपल्यावर राह ते आपल्याला केवढी ए एस आय पी करायची.
हो ना, म्ह ता म्हजे
हो चांगलं आहे मनात किंवा आपल्याला मुलाच्या भविष्यासाठी हवंय पुढे, त्यानां म्हणजे कसं आहे. पुढे आता किती भरपूर ऑप्शन आहे. शिक्षणासाठी, त्यांना मग तेवढे पैसे हवेच ना.
आणि मुलाणासाठी फीज तर खूप प्रमाणात वाढल्यात.
हो फी किती ऑनलाईन त्याच्यापासून सेविंग म्हणजे रोजची थोडी थोडी कमी नाही सेविंग करायची सुरू आपणच म्हणजे असं. थोडी थोडी सेविंग करायला सुरुवात केली होईल म्हटलं थोडी थोडी सेविंग नाही तर मधे तसंच केलं म्हणजे येतेय ना आपलं येतात ना मनी बँक
हो हो हो हो
चिल्लर म्हणता पाच रुपये, दहा रुपये असं काय ना म्हटलं थोडं थोडं टाकावं म्हटलं पैसे आणि कस आहे म्हणजे ते बसतच होईल. तेवढे पैसे आपण आपल्या जवळ राहिल. ण किती खर्च करत. राहा लच पणा आपण कुठे बाहेर गेलो कॅफे कॅफे मध किती वापर किती खरंचतो माहित हाय काय.
हो ना आता तर ते निघालेत. ना म्हणजे पावलं पावली हॉटेल आहेत आपण इझी पण गेलो काही खायचं म्हणलं तरी चार पाचशे रुपये ईजी जातात. आपण चा त्याच विचार करत नाही त्याचाच आपल्याला भाजीपाला आणला तर आपल्याला किती दिवस आपण त्या पैशात महिन्यात भाजीपाला आणू शकतोत ना.
हो महिन्याचा भाजीपाला घेऊन जातो ना.
हम असं विचार करत नाही. कपद्याच पण बघ आता मुलांना कस युनिफॉर्म मूळ जास्त कपडे घाण्यात येत नाहीत. ते कपडे काय होतात नर आपु नवीन घेतात मुलांना आणि ते नंतर येत नाहीत मग आपल्याला दुसऱ्यांना देऊन टाक कावं लागतात. काय म्हंडल तरी आजकालय का मुलांचा ड्रेस दोन दोन हजार शी वाय नाही येत.
त्याना नाही तर ना हा नको तो नको.
नको नवीन काही दिलं की आपल्याला वाटतो. हम्म साड्या च बबतीत आता आपल्याला हा एक साडी घेतली तर ईजी हजार दड हजार रुपये जातात आपण ते विचार करत नाहीत की आपण कधी घालणार ये ती साडी घालू शक
एका वेळेस घालतो आणि कपाटात ठेवतो ते दहा वर्ष पाच वर्ष होते. तेवढीच किथेच पडून राहतेरी.
हो आणि आपल्याला नंतर दुसरी नवीन दिसली की नवीन घेव वाट. ते त्याच्यामु त्याच्यात पण बरेच वेस्ट जातात.
वेस्ट जातात. म्हणजे कस आहे बघ आपण आधी बचत केली म्हणजे नंतर खर्च आपल्याला हा केवढं म्हणजे आपल्यालाच सोप हे घेतं ना. जर समजा आपण नोकरीवालेय समजा म्हणजे पगार आल्यावर थोडस पैसे बाजूला काडून ठेवले, एक का महिन्याला किंवा दुसऱ्या महिन्याला असंही केलं तरी म्हणजे खूप परवडतात ते आपल्याला.
हो ना हो ना हो ना.
हो तेना. का आपण म्हणजे इतका भाजीपाला घेतो बाकी तर आपण म्हणजे थोडंस जेवण उरलं का फेकून देतो. ते पैसे आपले त्याच्यातच वाया जातात ना. ण त्या बसत करत.
चालूय अन्नाची कि हा म्हणजे किंमतच राहिली नाही कणा पैशाची किंमत राहिली नाही कसली कशाची किंमत.
हो.
आपल्याला वाटत पैसा म्हण पण पैसा असं काही नाही तुम्हाला पैशाची गरज तुमाला एमर्जेन्सी जे लागतात त्यामुळे सेविंग केलीच पाहिजे. आता घरात, तुमच्या वयस्कर माणसं आहेत त्यांना कधी पण काही होऊ शकतो. त्याच्यामुळ आपल्या ला सेविंग पाहिजेल.
पाहिजेच आहे म्हणजे कसं आहे आपल्या हुशारीने आपण जर पैसे बसत केले ना तर तेच आपल्याला म्हणजे आपल्या बची सवय लावते म्हजे.
हो ना हा आपण आपण आता आपल्याला एखाद्याला सवय असती बाहेर गे ल्याक पैच राहत नाही आपल्याला प्रत्येक वस्तू घ्यावीच वाट पण त्या प्र वस तुचा उपयोग आहे का आपल्याला आपण हा विचार करत नाहीत ना.
हो राहत नाही ना आपल्याला आपण ती वस्तूक घेतोय म्हणजे आपल्याला वाटत
हा आणि आपल्या घरात आसती आधी पण ते अव्हेलेबल पण नंतर आपल्याला बघित
आपण आपल्या मुलांनाच बघा ना घरात किती खेळणे टोईस असतात पण आपणना त्यांनी स सांगितल हट्ट केला आपण त्यांना घेऊनच देतो आपण नाही म्हणत नाही ना कि नको हा एक घर आहे आणि ते किती. कीती दिवस खेळतात दोन दिवस खेळतात फक्त त्या खेळणीसोबत
हो ना नंतर विसरून पण जातात.
जळ तोडून तोडून फेकत नको मला हे नको मला दुसरा हवा आपण तस त्यांना जसं म्हणून सांगितलं त्याच्याही फयखव असतील ना हो किती खर्च वाजतो आपला त्याच्यात अ आपण कसे म्हणजे पहिल्या मुलाची गाडी राहिली का दुसऱ्याला युज करूच देत नाही.
हा आपल्याला वाटतं अजून न झालंय कस वापरायचं पण गरीबना जर बयला गेले तर त्यांना खायला मिळ मिळत नाही.
हो. कि भरपरच लोक आहेत की त्यांना असे कपडे किंवा सज टोय स बघायलाच मिळत.
मिळत नाही मिळत नाही.
त्यांना म्हण असं वाट त्यांना खरी पैशाची किंमत राहते.
किं आजकाल लोक वाढदिवसांवर पण खूप पैसा वेस्ट कराय लागत. करायलात की नाही तेच तुम्ही सेविंग करून मुल हा तेच तुम्ही सेविंग करून हा आणि ते सेवविंग तुम्ही त्यांच्या नावावर केली तर त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगाला येतीले ना
मला तेच आवडतं म्हणजेवढे मोठे मोठे वाढ दिवस करायला नाही आवडत. मग त्यांना कळतच नाही ना आपण काय करतोय.
काय कर आणि लोक काय करतात एक दिवस येत. सतात वाढदिवस बघता दुसऱ्या दिवशी विसरून जातात ते
तर याने छान नाही केलं असं सांगून जाते जेवण चांगलं नव्हतं. आपला खर्च जातो पण त्यांना थोडी वाटत की यांचे पैसे गेले का काही काय हय त्यांच्या भरपूर पैसा आहे असं वाटत त्यांना ह म्हणजे कस मला तसच वाटत म्हणजे थोडे थोडे होय ना म्हणजे असं सेवि्हंग मनी करायची
हो ना हो ना आणि सेविंग केलीच पाहिजे आपल्या भविष्यासाठी आपल्या आजारण उपयोगत येतील कशासाठी पण सेविंग उपयोगी त्याच्यामुळे सोनमध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे.
हो म्हणजे कस आप आत् विश्वास वाढतो त्याच्याने आपण केलेली सेवी आपल्याला म्हणजे काही टेन्शन नाही. आपल्याला म्हणजे काही पुढे काही घ्यायचं राहिल की अस ना आपला घरच बांधायचं या मनी सेव्हंग केला लावून त्याच्या कामात येत ना.
हो ना हो ना हो ना आपले स्वप्न आहेत काही. ते पूर्ण करण्यासाठी सेविंग केलेले पैसे येतात.
हम् तेच मग खर्च कमी करून थोड पैसे कस वाचावायचे हो. ते करू आपण कसं म्हणजे कसं खर्च वाचवेल. ये बरो चालेल थँक यू बाय हो
ह